हलो! हॅलो हा! रेंज मध्ये रेन मध्ये ये म्हटलं. हूं!
हो हा रेंज मंदी जाऊ ना.
हॅलो म्हट झाल जेवन.
हॅलो!
हॅलो!
हो जेवण झालं तुमच?
मला मसाय
कोण आहेे
हो त्याच्यातूनच फोन करा ना बोला ना तुम्ही!
हा तर मी म्हणून राहिली कि जेवण झालं काय
हो जेवण झालं तुमचं
हालो!
हा नेटवर्क कमी आहे, माया घरात आवाज येते मले बोला
ह म्हटलं काय करून राहील तू?
काही नाही आराम.
तीस. आस हा हा! पोरग कुठी गेला आ.
पोरगा मोबाईल पाहतय.
ह माला आहे ना हा.
नाही, नाही, तो मोबाईल पाहून राहायला म्हटलं शिवम मोबाईल पाहू राहायला.
असं काय हॅलो अं. ह ना बर! ह आताच झालं, म्हटलं जेवण. आताच झालं ह! काय अ सासूबाई काय करून राहिल्या?
काही नाही बाहेर गावल जायलात त्या. बाहेर गावी जायलेत बाहेर गावले हो जातात ना. जातात, जातात तुमी जाता ना?
हो मी जातो ना. म्हटलं जा म्हटलं, मंग म्हटलं विचारा आपून जातात की नही जात
हा हा बरा विचारलं ना जातात त्या.
असं काय बरं मंग मी हा मी कि नाही ते गाववून आले की येईन म्हटलं.
हा हा हो येत जा ना उद्या परवा येतीन त्या
बरं बरं कोण्या गावल गेले
ते सोनताईच्या घरी
अस हम हा हा!
ते पाहुणे थोडसे गाळीऊन काय नाही बा.
अ आपल्याला दहा मिनिट बोला लाग अज आ मि. राहिले आपले. हम् हा तू बोल काय त. खून काही मी बोलतो असं बोलत जाु.
हा ह्या हिचा फोन आला होता ति न ते म्हणे लावून.
रेखाचा काय? रेखा ह तिच लागलं नाही. मंगण्या ह मायच.
हा मग मी लव राहिल त तिला इकडून नाहीलं मी लावून पाहतो. हा ति याला नेटवर्क मशीन नाहीत. नेटवर्क कम्यनेशन नेटवक हा.
अ नेटवर्क कमी असिल म्हणून तो लागला नाही म्हटल. हा पोरगा मंग अतलय शाळेत आहे की हिवरखेड ले हाय?
हिवरखेडे टाकले तेले
त्याचा मुली आला होता ह आज कि नी करायला काय तुये किती झाले.
माही काय मी ना कॉल लावला कोणा उ तसच दाखवायला मा च.
अ हे आ स. चार झाले नाही.
येथ का आवाज नाहीचार राहिले काही बळे संख न नेट
ये असं काय मग दहा करा लागतातच. ह म्हटलं दहा करा लागतात आज दहा. अस मग तु माझ स च आहेत म्हटल तु नाही सारखेच आहेत म्हटलं.
नेव ह ना ह ना नेटवर्कचा प्रब् आपली माहिती नाही ते खाच रायला.
हा. ब हा. ह नाय हा.
एकचा
हा त्यांनाच घर आहे ना आवाज येते. नाहीयेत आवाज यथे नाहीयेत असं होऊन राहिलं. हा.
ह्या वाता
काय केलती भाजी?
करना च ना.
हा ना हे वातवारी नि.
भात काय याची माठीची. मटकीची केल आज मटकीली.
हा ना मी आलूची चटणी केली होती.
हव का.
आलूची चटणी केली पोळ्या केल्या पापड भाजलं.
हो ना माझी. ले होते सका सकाळी सांगत होते.
काय करते. ह ते भेटीले आलेस तन तर त्याला असं वाटलं की आपण पंढरपूर जाऊ तर गेल्या वर्षी आमच्या सोबत होते ना म्हटलं सासू सासरे
हा हा मग मा माझी अलतीन त्या दिवशी विचारायले. आज घर पाहायला आल ते हा त्या दिवशी शेंटिंग म वार काही जात. नाही आज गेल ते मग वद
अस काय?
पाहन हा
हम्म मी येता येताच राहिली म्हटलं आपण घर पायला जाऊ घर पायला जाऊ येता येताच. त राहिली. ह ये नाता तु सासू तु सासू आले की येईन ना.
बर बर त्या आल्या की नाही कि मग येईन म्हटलं त्या घरी.
हा येत येत ते आहे की नाही ते पाहुणे पडले. ते थोडं हा हा मा.
हा